हा बोल. हा कोण? आवाज येतोय काय?
हा हा येतय.
नीट येतय ना क्लियर?
आ?
क्लियर येतोय का आज?
हा हा.
येच काय, काय? हो केला की. तू केलास काय?
नाय. नाय आज झोपून उठलोय आता.
हो का?
हम्म.
हो का? ते क्लासला जात नाहीस काय?
नाय.
नाय होय?
हा.
पाऊस आहे का तिकडे.
नाय ऊन पडते.
ऊन पडलंय होय?
हां.
हम्म हम्म हम्म.
तुमच्या इकडं
नाही.
हम्म.
हम्म.
. हॅलो हॅलो.
बोल.
हा काय म्हणतो? तुमच्या इथनं विमानं दिसत्यात
दिसते की
आमच्या इथनं बंदी
ठीक आहे
आमच्या इथनं खूप जवळना दिसते.
हो काय ठीक‌‌ आहे
आमच्या इथल्या पोरांची शाळा अस
ठीक आहे ठीक आहे गणपतीला म गावी जाणार आहे का?
हो.
ह ह ह किती दिवस गावे असता
अकरा दिवस सगळं गणपती जायचं.
तुमच्याकडे कसं असते गणपतीला जरा?
गणपतीला आमच्याकडे घरात असतो मंडळाचा असतो. घरातला पाच दिवसाचा आणि मंडळतला दहा दिवसा
कसा करता साजरा मग?
तस सगळी करते
तसं म्हणजे वेगळं काय नसते गं तसंच असते गं.
हम्म गगरबा असतो तेवढ्या गणपतीला कारण आमच्या गावात देवी नसती.
अच्छा
हा हा.
हो का सगळे येत असतील मग.
हो आख्या गावात सली आहे
हा का?
हम्म.
मोठं आहे काय गाव तुमचं?
हा काळीस
चाळीसारं
हम्म.
म मोठं कुठे झालंय?
मोठंच झालं ते.
चाळीस घरट्याने हेत काय?
म
मंदिर कोणता आहे तुमच्या गावी?
हनुमान
काय यात्रा असते
नसते अकरा अ म्हणजे असती पण दुसऱ्या जाया लागते आमची वाडी आहे ना. मग ती इ येराळला यात्रा असते येडोबाच्या देवा
हो काय?
हम्म.
हम्म मोठे असते का हो का किती मोठे असतात
लई मोठे असते सगळ्या बागात सगळ्यात मोठी.
हो गा
हां
ह हम ह तुमचं गाव कुठं आहे नक्की?
आमचं गाव आहे पाटणमध्ये.
पाटण कुठ आलं?
पाटण सातर्क
सातारा जिल्ह्यात.
हम
किती वेळ लागतो जायला?
सात तास लागते मुंबई
हो का?
हम्म
मग गाडी काय तुमची?
नाही ट्रॅव्हल्स
कायवच नाता
हम्
ह मोदक करता काय गणपतीला कस करता?
आता ना
ओके रेसिपी सांगा ना
पहिल्याला मोदक घ्याचा आणि त्याच्यात खोबरं टाकायचं झालं म
व्हॉट काय पण
मग कसा बनेल तुमच्या इकडें असतं का गणपती.
असतो की.
केवढा
असतय पाच दिवस घरी.
हम्म आणि मंडळाचा.
मंडळाचा पण असतोय
ब
हा असत की
किती दिवसचा?
त आनयन चतुर्थीपर ना असते
तुमच्या गावात यात्र असते का
यात्रा असते की.
असते तेवढे असते छोटे असतील मोठे असतील लांबडी असतील वारकी असतील
त त्यातले त्या असत्या मोठी
हा ह ह मग तुमच्या इकडे मटण असत जत्रेला, होय असते की. आमच्या इकडे नाही आमच्या इकडे जत म्हणत ना
हो का
हम्म आमच्या गावात देव येतो ना जत्रेला गेलेलाल्याशिवाय काही
हो का ठीक आहे
ठीक आहे
काय म्हणला
काय नाही
हो का
आम कुंडी आमच्या खिडकीत कुंड्या ठेवलेल्या ना तिथं झाडं बघते नवीन झाड लावून झाड कुळशीच आहे. आणि एक हे कसलं तरी आणि दुसरं तरी दोन अलोवेराचे
हो का?
हा
मनी प्लांट आणून लावा ना ते चांगलं असते.
हा का.
हा म्हणे
ह्म हम्लात बघतोघ
ह.
कुठं भेटत ते.
मार्केटला कुठून आले.
आमच्या इकडं लांब जायाय लागत जरा.
जा कि मग. लांब जा लांब.
हॅलो. हा.
काय झालं आवाज ईना काय?
नाही नाही हा मनी काय म्हणे का मनी.
मनी प्लांट लावा म्हणजे
त्याला काय पैसे येत येतात का.
पैसे नाही चांगला असते.
मग मनी प्लांट काय.
नाव आहे त्याचं.
असं असत नाव काय पण.
काय पण मग काय पण.
पैसे येत असतात तर मनी प्लांट असते पैसे नाही मग काही ना मनी प्लांट.
हंडी विकाय आलाय माणूस सायकल घेवून येतोय ना.
ह.
दोन जुडवा पोर येत इथं खाली बसले.
छान. हो नाही. वेरी गुड.
नाही का ते तेच म्हणे तुम्ही. बाकी आपलं सगळे चांगलं व्यवस्थित चाललंय का.
हो. बारावीची तुमची एक्झाम कधी आहे आता.
एकदम नाही माहिती आज नवीन टाइम टेबल. ही वई मी म्हटलं शाळेत.
नाही चचाज थोडाचे.
या असेल दहा तारखेला.
होय काय.
हम् माझा बडडे असतो ना आल्या आल्या आदल्या दिव- ती माझा बड़्डे बोर्डा
मार्क किती पडते मग तरी.
काय माहिती पडतेत पडायचे तेवढे.
तुम्ही अभ्यास करता का नाही.
म खू खूप अभ्यास करतो.
हो हो खूप छान म नंबर.
काय नंबर.
रँक वन ईल काय?
हा हा.
अच्छा. छान.
ह. हम्म.
तेरी नाही. हा.
काय? हम्म आता जेवायला काय करणार हाय?
बगु अजून नाय ठरवलं.
का?
बघू की आता करायचं कायतरी?
ओ के.
तुमच्याकडे काय करणार हाय.
चकडे हम्म. काय पण करात?
कायं?
आमच्यात मम्मी म्हणत्या डाळ भात कर. डाळ डाळ
हा हा हा.
तुरीची डाल.
हा हा हा हो का?
हा हा.
छान छान.
हा..
तेच छान छान.
हम्म मी एकदा केल्याला पण नीट झाला नव्हता.
हो का? मस्त! !
मस्त छान सुंदर अति सुुंदर.
हम्म. आणि काय अ ह.
ह त्यां आणि कवरवर टाकून गाडीवनी ठेवलयं.
हा.
खालती आमच्या इथं पार्किंग आहे ना तिथे माणसाने गाडी कवर टाकलेली. पण पावसाच नाही.
आ आ.
पाऊस नाही तरी कवर टाकते ते गाडी.
हा हा पाऊस काय सांगून येतोय व्हय.
हो एक दोन दिवस दादा आल्यालाच नाही.
हा हा हा...
पावसात तुम्हाला मुंबईमध्ये सुट्टी भेटत असेल ना
चार दिवस होती म्हटलं.
मजा आहे मग पावसात सुट्टी भेटल.
हा हा.
हा हा. वेर ना.
आ.
छान छान.
तुम्हाला होते का?
छान! म्हणलं.
छान की तुम्हाला सुट्टी होती.
नाही
का
मी कुठं शाळेत जातो मला सुटी द्याल.
मस्त विल आहे.
मवा
आ आखिर
आता जॉब ला आहे
हा तर परगार किती आहे गं?
पगारहायचे वीस
वीस लाख
वीस हजार
हा हा . हम्म.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
हम्म हम्म. हम्म. हॅलो हॅलो
हा
हॅलोे येते का?
येतोय की येतोय येतोय.
आमच्या इथं खाली पोरख किल्ला पण बनलथं ना दिवाळीला दिवाळीला सांग ते इटा ठेवलेले ते पावसानं पडलेला आहे.
हो का
हां.
हम्म . छान